हॅलो नमस्ते ताई
नमस्कार बोला
नमस्कार मग कसं काय सुरू आहे
काय नाही सगळं मजेत.
अरे वा छान. सगळं मजेतच असू दया. काय म्हणते? कशी आहे? आजची सकाळची दिनचर्या?
हम्म. आजची दिनचर्या? आजची दिनचर्या म्हणजे, तेच आपलं सकाळी उठणे कोमट पाणी पिणे.
सकाळी साडेपाच ला उठले. कोमट पाणी पिलं दोन ग्लास.
अरे वा. छान आहे तुमची सकाळची दिनचर्या.
नंतर तेच आपलं. व्यायाम आणि थोडा वेळ मेडिटेशन.
हम् अगदी बरोबर जशी सकाळ तसा संपूर्ण दिवस. जर दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली. तर दिवसभर ऊर्जा आनंद आणि उत्साह टिकून राहतो.
हो ना. अनेक लोकं सकाळी उशिरा उठतात. मग दिवसभर धावपळ करत राहतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावर आणि आरोग्यावर ही होतो.
हो ना ताई बरोबर आहे तुमचं हो. त्यामुळे नाही का सर्वप्रथम सवय लावायची, ती म्हणजे योग्य वेळी उठण्याची. रोज एक एकाच वेळेला उठल्यामुळे शरीराचे जैविक घड्याळ ही व्यवस्थित राहते. आणि आरोग्य पण सुखरूप राहते.
हो उठल्याबरोबर मोबाईल हातात घेण्याऐवजी काही क्षण स्वतःसाठी द्यावेत. असं मला वाटते. देवाचे नाम स्मरण करावे. किंवा मनात कृतज्ञाची भावना ठेवावी.
हो अगदी बरोबर आहे. अ त्यानंतर मग आपण एक दोन ग्लास कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते. शरीराला पचनक्रिया सुरळीत सुरू होते आणि दिवसाची सकाळीही चांगली होते.
हो ना रोज थोडसा व्यायाम योग आणि प्राणायाम. तर ते वीस मिनिट व्यायामही दिवसभर उत्साही ठेवू शकतो. नाही का?
हे तर अगदी बरोबर आहे. ते करणं गरजेचंच आहे पण. त्यानंतर ध्यान पाच दहा मिनिटे शांतबसून श्वासावर लक्ष केंद्रित केले तर आणि मन शांत पण होते. आणि ताणतणाव पण कमी होतो थोडा.
हो ना. आता पौष्टिक नाश्त्याची वेळ सकाळचा नाश्ता कधी टाळू नये, फले पुढे अंकुर कडधांन्ये असा पौष्टिक आहार घ्यावा.
हो बरोबर आहे सकाळी तर त्याच महत्त्वच असते नाश्ता.
तसे दिवसाचे नियोजनही सकाळीच करावे. आज कोणती कामे महत्त्वाची आहेत त्याची यादी तयार केली. तर वेगळे योग्य नियोजन करता येईल नाही का?
बरोबर आहे. पण हे सगळं रात्री सुचवून ठेवावं लागते. सकाळची कशी करायची आहे म म्हणून.
हो या छोट्या छोट्या सवयी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात.
हो ना बरोबर आहे. पण त्यासाठी आपल्याला आपली दिनचर्य कशी करायची सकाळची, सकाळी उठून नाश्ता कुठला बनवायचा आहे. तेन मध्ये काय द्यायचंय. त्या सगळ्या गोष्टींच नियोजन रात्रीच करून ठेवावं लागतं.
बरोबर आहे
तुम्ही कशा करता नियोजनताई सकाळचे दिनचर्याच.
सकाळच्या दिनचरयेचे मी सकाळी उठल्यानंतर आपली जे रोजची दिनचर्या आहे ती, केली त्यानंतर गॅस जवळ. गेल्यावरच विचार करते.
मला तर हे मुलांचे टिफिन राहतात तर त्यामुळे रात्रीच विचार करून ठेवावा लागतो मला. की सकाळी मी उठल्यावर काय करेल मुलांना काय द्यायचंय. किंवा मुलांच्या टिफिनना काय द्यायचं. त्या मुलांची तयारी कशी करायची आहे, त्यांचे बॅकपॅक कसे करायचे आहेत. हे सगळं म्हणजे विचार करून करून सकाळी मला करावं लागत.
चांगलाय.
त्यानंतर मग सकाळ साठी आपल्याला थोडासा वेळ आपल्याला स्वतःसाठी द्याय द्यावा लागतो मला. थोडंसं शांत बसून चहा घेऊन थोडस मेडिटेशन,
अच्छा! नाही माझ तर काय आहे आम्ही. दोघच असल्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम तीतका काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे लवकर लवकर आटोपल्या साठी सगळं
हम्म छान आहे तुमचं.
आणि मेळ मेन म्हणजे उठल्याबरोबर नाही कधी. मोबाईल घेऊन नाही बसत. त्यामुळे माझा वेळ नाही जात.
मोबाईल हातात घेणयाऐवजी मी. आधी कामाला लागते.
अ योग्य वेळी उठलं तर योग्य वेळी सगळेच काम होतात आपले.
होना.
मोबाईल हाताळण्यापेक्षा कामं केलेली बरी.
हो हो तुमच बरोबर आहे.
त्यामुळेे वेळही भरपूर वाचतो. आपला मग
नाही तर का? तिच त एक सवय खूप वाईट आहे ना लोकांची
ह सकाळच्या दिनेचरण्यामध्ये तर लोकांना तर सगळ्यांनी तेच काम करायला पाहिजे सकाळी उट उठावे छान मस्त फ्रेश थोडस चालाव. आणि योगा करावं किंवा मेडिटेशन. थोडस त्यांनी शांत बसून. श्वासावर केंद्रित करावं. नंतर फ्रेशो होऊन चहा नाश्ता. म्हणजे पूर्ण संपूर्ण दिवसात. संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला ऊर्जा मिळते त्यामुळे
हो ना हम्म
आणखी काय वाटते ताई तुम्हाला सकाळच्या दिनचरये बद्दल
काही तर असं विशेष नाही. असं वाटते प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात स काळी केलेल्या चांगल्या सवयीचेच मोठे योगदान असते.
हो हे तर अगदी बरोबर आहे तुमचं
जसं सकाळ तसा संपूर्ण दिवस जर दिवसाची सुरुवात. सकारात्मक ऊर्जा आनंदानी. उत्साहाने जर झाली तर ते दिवस भर ते टिकून राहत.
हो अगदी बरोबर आहे तुमचं ताई. मला आवडलं हे तुमचं बोललेलं वाक्य त्यामुळे आपल्या मेहनतीवर परिणाम पण जातो त्या गोष्टीचा
हो ना बरेच लोकांची तशी दिनचर्या वेगळी वेगळी असते.
हो अनेक लोक सकाळी उशीरा उठतात आणि मग दिवसभर करत राहतात. त्याचा परिणाम त्यांच्या कामावरच जातो आणि आरोग्यावरही उशिरा होतात. बरोबर आहे.
त्यामुळे त्यांची मग धावपळ होते घाईघाई होते. अच्छा हा
तर आहे. चला ठीक आहे भेटूया मग बोलूया दुसऱ्या विषयावर.
हो, मला पण थोडे कामं आहेत घरची.
हो माझी पण आहेत काही एक, दोन कामं. ते करून घेते, नंतर मग बोलूया आपण.
हो हो. तुम्ही सायंकाळी पण योगा, प्राणायाम वगैरे करता का?
हा हो, कधी कधी करते.
योग, प्राणायाम किंवा मेडिटेशन.
हम्म, मेडिटेशन आणि योगा करते थोडाफार. कारण कि त्या दिवसभराच जो आपल्याला ताणतणाव असतो, तो कमी होतो थोडा.
हो हो, बरोबर आहे.
चला ठीक आहे, बोलूया.
हो हो हो, नक्की नक्कीच.